लो हॅलो.
हां बोलकी.
हां आलीस कामावरन?
आलोबग बईना आता झालय एक अर्धा तास झाला.
तेच मिपन आलोय बइआ आता आवरून जरा चा जरा कपडे तुज्याइकडंन आल्याली. सगळी कप कपडेेतेन तसंच आग होता आज सगळ धून टाकलंत सकाळी काल का धुवायला गावलं नाइ
हां काल घाण झालेले पण होते इतके
हम्म तरीआज काल पण आज पोर अस गमना. मलापण कसतर अस हुत अस चेहरा पश एकदा काय म्हणलं पुऱ्याहून गेल्याला एवढं. भारी वाटालय समाधानं मला वेगळं वाटाय लागलंय म्हणलं.
त्यें आणि माणसं आम्हाला तरीकस झालंय
नाहीग ते दाजींनी पण सगळं पोरां फिरवून अप्रूबाई केली. पोरतर एवढी खुशायत म्हणतीस काय सांगतीस छान झालं ते ट्रीप आंबबिंब काढून पोरांनी
होय तरी अगं बाबारक्याचे आंब राहिलीत इथं ठेवलीत.
तीथन आल्यावरण गमना आत्ताच विषय निघलाता मला कस तरच वाट म्हणल मी गप कुणालाच गेलो नसतं तेन बरं झालं असतं म्हणल आज एकटी जाऊन निव्हातं माझं मीएक एकटी राहिलो असतो मला समाधान पण वाटलं असत तिज्या घरात एक दिवस राहिलो असतो बोलत करत.
तर काय बरं झाल असतं.
सांगालतो मला एवढं वाटलं असं माहेरात गेल्यागत वाटलं मला पुन्हा म्हंजे दोघीजण संग झोपल्यालं तेन परवा दिवशी तर आम्ही सगळे एकत्र झोपलोत तू म्हणली त्या दिवशी हा मग ते पूजा म्हणते आपलं मैत्री च आपल्या तिघींचं आत्ता पतुर कधीच झालेल नाही म्हणजे कधी वांध नाही.. काय नाही एवढं बॉन्डिंग चांगलाय ना.
तर काय आणि अशानच ग आणि त्यात कसं होतंय पोर मे महिन्यात मग कंटाळल्यात आमची पण कंटाळलेलीत. त्यामुळं म्हणलं आज तुझी काय माझी एकदम सोबत फिरायला गेली तेवढे एन्जॉय केले मा धन्यवाद. तेवढा पण फिरायला भेटले नाही त्यांना. काय.
आणि ती पण बघायचं आपल्या. हिला कसं माहि रात्री घाटात त्यांची पण झाली आहे एकमेकाला बघून तेवढी किती खुश म्हणजे काय वरणच देवानं आमच्या सगळ्यांच्या गाठी मारून पट तुला का काय समजत म्हजे जी आपली ते आपली हाय पुन्हा पोरं
पोरांचे पण होय तर काय आणि नाही बाईंनाकाय चांगलं राहिलेच बरं असते पोरांनी आणि आपलं बघून पोरं पण शिकतात. कि बाबा ह्या अजूनपर्यंत यांची मैत्री कसली घंट्ट आहे आणि आमची पण आशी पाहिजे आता आमच्यात पण ती माझी मुलगी पण तेच म्हणत्या नाही दो आम्ही नाही संकू म्हणत्या दोघी जणी आम्ही खूप कुठं पण असू दे. एकत्र बाई ना आम्ही शेवटपर्यंत खेळ हे करणार, तुम्ही कशा आहेसा तस आम्ही राहणार बघ तर
बर झालं असतं. हॅलो हा ए आता नाही म्हणत्या हा आता नाही म्हणत्या इथन पुढ प्रत्य एक्झाम तिला पण कंटाळा हाय पूनमला पण ए आय ए. ह कोण वर्षातन तीनवेळा म्हणजे. तीनदा आपण ठरवायचच. पुनमकडे एक दोन दिवस या माज्या तूझ्याकड एक दोन दिवस या आणि तुझ्याकड एक दोन दिवस या, म्हणली म चालतय की तस करा मी म्हणलो माज्या तीकड यात्रा असतिया यात्रेच्या टाइमाला दोन दिवस माज्याकडच या म्हटलं.
काय यात्रेला गावत्यात ग होय यात्रेच्या वेळी काय ग गावतय कसं घरातलं पण यात्रेच अस ते ममीपच्या इथं यायचं का तिकड यायचं आधी मध्ये कधीतरी बघाय येतय सोड. असं होतय दोन्हीकडनं. पण होतय खर. असं निवांत गावतय सोड.
तुज आणि माझं घर जवळ जवळ मी जर लांब असतो कणी जखमी तरी पण त्यातन आणणार बाई दुघी ती पूजा आली. मी तुला आणणार इकड हं पूजी येणार आहे ना हं मग म्हणजे बरं वाटतय ग एकत्र मी म्हणतो जवळ नसल त्यांना खरं एकत्र
व्हय मज्जा असतिया आणि असणारच अ तिच्या पण पोरांना गेल्यावेळी घिवून आलेली. त्यावेळेला तिज्या पण पोरांनी राहलेलीत की पोरी म मधे असंच म्हणलेलं नाही दिवाळीतन पण मे महिन्यात येऊन गेल्यानंतर दिवाळीत म्हणलो नाही तिला ये येनारा काय ग पो पोरींनी फोन उचललेला फो फोन केल्यावर म्हणलं येणारा काय ग तर तिनी तेवढंच चालू केलंत पप्पापाशी पूनम मावशीन सांगितलंय या म्हणून चला की जाऊया त्यांच्या घरला पूनम मावशीन सांगितलंय या म्हणून म्हणलं
किती पण अ प्रयत्न कर बघ ते आपल्यात दुसरं कोण मिक्सच होऊ शकत नाही जस आपल्या होय आपण म्हणतोय आपल्याच स्वभावाला कोण मॅच होईत नाय ते आणि ते आपल नवरं पण तिघींच एक सार
एक सारखचं झाल्यात आणि
हम्म घेत नाय आता ती परवा ती जोडी नाही ती मिक्स तरी येईना झालंती एवढ्या
अग नाही पहील्यापास कस हा पहिल्यापास कस ह्या दोघांचीचं सवय झालेली हाय ग आप आपल्यामुळे त्यांच म्हणजे आपल्याबरोबर ती पण एकत्र राहिलेली तसच पोरांच पण आहे आमच्या नई की जशी आम्ही हाय तशी तुझी पोर मिक्स हुत्यात पूजाच पोर यांना आमच्या मुळ सवयीचं लागली गेलिया आणि ते आपणच आपणच भरवायच अस तय नी मनामध्ये पण की आता आपल्यामुळ आमचे पोरांना पण कसं झालंय जवळीक म्हणजे आम्ही सारख तुमच्यास आपण एकत्र समं वर्गात असतयं त्यामुळ पोरांना पण वाटतयं त्यांच्या पोरानं संग आप आपण म्हणतोय नी ती येणार हाय ही येणार हाय ती पण खुश हूत्यात आपलेत बरोबर लहान पोर हायत म्हणून आण त्यांची बॉंडिंग पण तशीच झाल्या आता पोरी किती पण लांब असू द्यात, आता आमच्या दोघींच्या हित जवळ हायत. तर पूजाच्या पोरी किती पण लांब असू द्यात आत हा तरी सुद्धा ते आल्या की बघायचं एकत्रच असत्याता आ हा तिघी ज चौघी जणी त्या एकत्रच राहत्याता आ त्या दुसऱ्या कुणाला मिक्स कर करून घेत नाहीत खर या चौघी जणी राहत्याताच एकत्र मग काय करायचं तर
त्या दिवशी आल्यावर त्या दिवशी तर पोरिसणी कुठ जाऊ वाटलत पूज्या आणि एक दिवस राहावा राहावा म्हणून लागल भारी वाटालत त्या दिवशी.
होय हेच की मग तेच सांगा लागलेलं हिला म्हणूनच म्हणालतो तू म्हणजे संग तीचा पण प्रॉब्लेम सोड खरं तरी पण कस अ सगळ्याजणी आता मी आणि दोन दिवसांनी तिकडे गेलो की काय ग मला पुन्हा भेट आता दिवाळीत माझ भात कापणीचा दिवस असत्यात शेतातलं बघायच मग आणि त्यात आप पण पंढरपूरला जायचं तिचं पण असतंय. असं होतय नई दोन्ही एकदम काम असलं की मगं तीला कुठे ये म्हणायचं मगं‌ असं प्रॉब्लेम येत..
सगळ होतय, नाही ग भाताच्या ह्याच्यामध्ये सु
नाही जमत मग कुणाला बोलवायचं पण मग, मे महिन्यात कस अस एकांद दिवस सुट्टी सुट्टी मिळत्या आणि आमच्या कामांची रुटीन असते त्यामुळे भेटतचं नाही सोड जास्त. एका दुसरे दिवसच ठीक वाटतयं.
फुलं काम आहे. त्या
होय आणि त्यात बक्की कामगार जात्यात गं ह्या दिवसात त्यांच्या इकड पण लग्न असतात नाय मग ह्या दिवसातच लग्नाचा सीझन असल्यामुळे ती पण वर्षभर राह त्यात खरं शेवटला ह्या मे महिन्यात जात्यात मगं आमच्या सगळ्यां कामाचा खोळंबा होतय
हो बोल आणि पावसाळ्यात काम नसत ते असतात पडून..
होय पावसाळ्यात सगळी येते की ग खरं अं अं काय होतय मग आता नाही म्हणावं तर पुढं मिळत- नाही गणपती नंतरन मगं. आम्ही कसं पावसाळ्यात ह्या महिन्याभरात काय बोलत. नाही त्यांना या. म्हणून पण गणपती जवळ मला श्रावण मध्ये शेवट शेवट ला बोलवतोय. म्हणजे गणपती तीन येतात गणपती म्हाळापर्यंं येताती. मग ती म्हाळापर्यंत आली की मग तिथन पुढ आणि पुन्हा त्यांच म्हणजे आमच काम चालु होते गणपती नंतर नाही. मगं ह्यात महिना दे दोन महिन्यात. ती पण येऊन तरी काय करणार. आणि जरी आले तरी असतात., सोड शेतातली पण कामं करतात असं काही नाही आहे त्यांचं.
मग काय चालते नाही ते घरातलं ते कोण ते भैया ते पण किती भारी आहेत. स्वभावाला त्या दिवशी गा आपल्या संग गाणी. किती उशिर जाग होत लय भारी वाटलं खरंच ना माणसं तिकडची लय भारीयत आपल्या इथ जस माणसं भेट शिट्टी लेवला. मी तेच म्हणतो असं कोण अप्रुभाय करते मी आज सुषमाला हं असं कोण आप्रुभाय एवढं करत सांग की चहा ला तेन आपल्या इथ कुणाला चहाला बलायची रित नाही कुणां कुठला
होय बैना खरं गावाकडल्या माणसांचा स्वभावच असतोय गं.
हम्म सुषमाला तेच म्हणलो मी म्हणत होतो आम्ही पुजीला पूनम ला कुठल्या डोंगरात नेऊन दिलं या.. खरं आज आमच्यापेक्षा भारी तिथंचय जा म्हणे म्हणजे तीच भारी निघली म्हणलं माणसानकंड.. भले काय नस ना आज. काय उलट खेड्यातून भारी वाटतयं. किती तुझ्या इकची मला त्या दिवशी ते म्हणजे असं उठल्यावर दोन दिवस कणी ते पहाटे पहाटे ते उठलेलं ते देवळातलं अभंग अभंग ग ते कानावर पडलेलं ते खेड्यातच ऐकाय मिळतय आपल्या इथ काय वाटत नाही, एवढं सकाळचं आणि ते सकाळचं डोंगरा हज्यातलं वाता भारी वाटलं. पण अजून ते आज उठल्यावर अगं मला तूझ्या हितच आहे असं, तसं वाटालत मला काज मला आज फ्रेशच वाटणं झालंत, तूला दोन दिवसाच इथं लई भारी वाटलं असं उठू उठल्या उठल्या कानावर ते शब्द पडा
होय भजन असतंय अभंग असत्यातं ने आणि तू उलट काल गेलीस तू काल गेलीस आज एकादस होती कणी तर सकाळी चार वाजल्यापासून न चालू अस ते पावणे चारला बरोबर चालू होतय ते भजन त्या त्यामुळं ते ऐकायला लई भारी वाटतंय. ने आणं नाही ते कसं होतेय
पूजे माहेरला म्हणजे? मला एवढं म्हणजे असं काय वाटलं नाही मम्मीच्या हित गेल्यावर मला प पूनम कडे मी फक्त एक दोन दिवस पूनम मी पूनमच्या परत म्हणजे फक्त एक रात्रच म्हणजे तसं. असं एक दिवस काढलय गं आप पण म्हणजे तुझ्याच घरात एक दिवस आहे खरं मला असं वाटय लागलंय कि मी खरोखरं माहेरला जाऊन आल्यागत असं वाट आणि मला एवढं म्हणजे फ्रेश वाटायल लागलेत. जाऊन आलयात.
तर काय आमच्यात पण घरात म्हणाल तिथं पोर किती भारी बोलाय बिलायला हाय म्हणून.
हम्म.
घरातली पण लागलेलेत त म काय आज पोरी. ल यभारी ये बलाय बिलायला स्लाईस. त वर कसली भारी. घरातलं सगळं करू बिरून
त्या दिवशी सका मला जरा संध्याकाळी भांडी घासाय मस्त झालं होय चालते. ठेवू काय मग?
बर बर
हा.
हा हा ठेव ठेव